हॅलो,, यालाय काय आवाज?
यालाय, मला प्रश्न याची पण झालत आता.
मला बी आता तुला फोन लावलो ते म्हणते झिरो म्हणून पडलय. आणि कॉलच काय झालं म्हण सांगितली बाबा, परत लावल तरी पण.
पहिलं दोन टास्क पाच-पाच कॉलच यायचं, काय चार चार कॉलच आल्यात, चार पैकी चार.
हम्म, असु शकतंय.
आता त्या चार कॉल की दोन.
येणा. चिप्स बालाजी नुसत सिमपली सॉल्टेड शिल्लक आहे, कुरकुरेमध्ये आहेत व्हरायटी. परवा लावून दे म्हणतान तसल लावून दिलायसा प्रकार काय सांगायच. होय हॅलो!
कशाला चिप्स?
खायला.
कुणाला?
मला
का जेवण नाही?
जेवनासंगच की रे.
पापड बिपड तळायचं कशाला पाहिजेल इकडचं.
चापल दिपल तव्हा तलू आणि त्याला ताऊूनत त्याले तमता मा नाही तर तताला तेलो रात्री ठेवलीस?
जेवलो.
ठेवलीच काय विचारलं मी देवलीस काय नव्ह.
काय?
ठेवलीस? आं
जेवलो.
ठेवलीस काय म्हणतान जेवलो
काय ठेवलीस?
काय पण
ठेवलो.
आ तुझ्या भाषेत बोल बघु जरा.
काय बोलू?
काय बी बोल.
ठेवलास?
आ परत बोल चालूच करालोय कृपया पादत्राने येथे काढावे. आसं लिव्हायला पाहिजे नाही कृपया आपले प्रादत्राणे नाही का कृपया आत जाण्यासाठी आपली पादत्राने येथे काढावीत.
हम्
कुरपया पादत्राणे इथे काढावी
तुमच्या घराच्या बाहेर आसा बोर्ड लाव.
लावू काय? आस म्हणू टाक कृपया लहान मुलांनी येताना चप्पल घालून आले तरी चालेल. फक्त येताना ऍक्टिवा शोरूम घेऊन येणे. हा, मग चालू हाय लाईट गेली, की तुला काय बोलत नाही. असं, पण काय बोलत, नाहीत सोड, पण सांगालोय. चल्ला- कल्ला, काय?
अ
आ?
अ
थांब, एकच मिनट, तिकट चिप्स? अ मसाला पापड द्या, मसाला आ, दोन एकच मिनटं, काय? हो, हॅलो? हे एकच मिनिट. बोंबलतय, नुसत. हम्. अ, हाय क काय, म्हणतोस आम्रखंड आहे? हॅलो?
हा.
हा, बोला.
तू, दोन ते दहा जाणार तीस ना, कामाला?
ह्म, मगाशी ईचारणार होतो का, दुकानात होतो? पला काय करतो? कसा हाय, आता बघ, दोन महिने झालं. तिथं पेशन नाहीत, करेक्ट म, त्यांचा काय विषय चालू ये, त्यांच कट करायचं, काय कारण काढून, पैसे जरा हे करा, बघाय, हे चालू ये, बरोबर? म आता समजा मी गेलो दोन ते दाहा, मला काय म्हणला नाही, सोड सं असं काय, खरं तसं म्हन्ला. दोघी जायची काय गरज आय, ते दोघे असत्यात की, साथी जा येत जा, असं म्हणतात काकी
म्हणलं, तर दुसरं काम बघ.
असं नाही रे, मला कम्फर्ट, पण हाय इथला. आणि येन जाण हे पण हाय, स्टाफ आपलाच ये सगळा, ह्या करता
असूदे की, मग ह्याच्याकरता, काय पण सहण करून घ्यायंचं काय? मग कमी लाभणारस का?
असं मी सराला सांगतो.
त दुसऱ्या कुठल्या पण, हॉस्पिटलमध्ये दोन ते, दहा तुला चांगलं मिळालं, तर काय वाईट आहे.
हो, कलालं मला, कल्ल ते. त्यांना म्हना, मी काय म्हणालो, आता समज, इथल्या तर हाय म्हणून, मला सगळं बरोबर हाय, तिथे एच आर नाही ये. एच आर जर असता, मी दोन ते दहा येणार, मी सांगितल असतो आणि आला असतो, बरोबर?
हम्म.
म, ते तेच सांग कारर तिथ ते एच र नाही म्हंटल्यावर सरालाच विचारयला पाहिजे. बिन विचारता कसं येऊ?
या आता काय कर दुसरीकडे शोध तुझ्या टायमिगमध्ये आणि मग विचार कर काय करायचं.
तेच की शोधणारच आहे दुसरी कडे आता.
मस्त महासत्ता पेप्रला रोज असत्यात काय होतय, तुला फोनकरून विचारायला काय माहित.
हम्म हम्म. विचारतो की महास आता घेतो आहे विचार. कुठला भया?
वैष्णवि
भया वय हा हा काय म्हणून घेतलय म्हणून
कॉल केलतो मगाशी तुला ती वैष्णवी नवे ही वैष्णवी.
तेच कि मग हा कळाल.
ती तुला फोन केलतो मगशी लागलाच नाही मी म्हणलं अगं ऑन नव्हतो संध्याकाळी करतो. हा कर म्हणल्या.
तूला काय म्हणल्या कर म्हणल्या?
हम्म.
कर की मग.
तेच म्हणलो ना.
हम्म.
काल मम्मी सांगाल आत्ता नाही संध्याकाळी करतो म्हणलं तिला.
हम्म. आमचे
काल हे सां मी त्या तर सांगालतो
हम्
तुमची मामी येऊन गेली नाही काय आता. ऑपरेशन ला झालं तेव्हा ते म्हणलंत्या
हम्म.
आता खर तर आत्ता यायला पाहिजे त तिनं राहायला घरला आणल्या मला, तर ती दवाखान्यात होता तवाच येऊन गेली.
असं आहे होय?
हम्म.
कशाला या ते अपेक्षा ठेवायचं नाही म्हण सांगटलोय आता हबघ तिचा तर आता आई बाबा नाहीय तिथं बरोबर मम्मी बा तिझ आई बाबा होतीत म्हणून त जात होती आणि तिनं हाल काढून काढून तिथे राहिली बरोबर आमच हाल करू जेवणाच आता तिथं कोण आहे का आहे बाबा परख झाला आता कोण नाही आहे ती ते रामराम आहे सगळ्यास नी. राहिला तर मामा मामा आम्हाला जपला तर आमचा नाही तर भूर ह्यो विषय हाय.
हम्म.
फरक पडणाराय आम्हाला मम्मीला सांगून ठेवलय आता तुझ्या वाट याला नाहीत ना त्यनी तिकड जायस संबंधच काय?
ह. तर हे मी बोलू शकत नाही ना त्यांना मी होय म्हणलो.
ते तू डायरेक्ट आत्तापासून असं केलीस का बोललीस का असं होतंय रे ते. तू नाही बोलाय मी बोलतो सोड मी बोललेस तिला माहिती तिचय तिला मी बोलायच्या आधीच माहिती आहे सोड काही ईषय नाही. हो
त्याने असं होणार, आतापासून ह्यो हिला सगळं सांगतोय असं होतंय,
मी व्हय
हम्म
सांगू ना त तर माण्याच सांगितले का विचारली मला सांगितली म्हटलं,
काय विचारले?
त्याज सांगितलं काय विचारलं मी, होय म्हणलं सांगितलंय म्हणलं
त्याचं काय म्हणजे, नेमकं काय सांगितलंस?
एवढं काय बीजे ना अ लक लोक तो तुला काय आहे पाहिजे घालणार आहेस काय? त हॅलो
हम
हम
ज नेमकं काय त्याचं सांगितलंस काय विचारलं?
थांब एक मिनट काय म्हणलास?
नेमकं काय सांगितलंस? त्या विचारल्या
म्हणजे त्यांना बोललेलं रे पोरगीविषयी लारमात
मग काय म्हणल्या कशाला सांगल अस काय म्हणल्या
नाही काय बोलल्या, सांगितलं असं वाढत म्हणताना चिडत्या वाढत तिथेना होय म्हणलं
सांगितलं नाही, रेकॉर्ड करून पाठवलंय म्हणायचं
आणि हं आणि माणूस येतसा कशाला सांग नाही ते तुम्ही प्लेनचे पाडू द्या अस होते.
ह
हम
आणि माणूस काय?
माणूस चांगला नाही. पोरींना माहित असतय ग, ती आपल्या श त पहिला असच नव्हती असं सागितलं, हा हा म्हणली
मला तर कधी -कधी काही आवडतं माहित त्या को ना
हम्.
जो गेरला ते न सांगितला नसेल कशावर म
काय ते?
आपल्याबद्दल
होय, होय, होय, लाईन केला होय?
हम्म
सांगू शकतोय, होईच की मग,
कारण मी मागण येतोय हे कुणाला माहित असण शक्यच नाही आहे.
ह्, हा व्हय, बरोबर आहे.
कसं माहित हुंणार सांग, कारण मी येत होतो रविवारच हीथ पण, फोन कट होईल आता मला परत फोन कर, कट झाला तूच कर
बोल की तवा.
कारण मागणं येतय हे फक्त
हा.
हे पण हे साध्या कॉलवर बोलूया हे कट झाल्यावर साधा फोन कर.
हा चालतय.
कट कर असुदे कट कर.